हॅलो
हा बोलाच
आणि पाटेस आलं दर्शनाला आणि आमची तेव्हाघा मस् अ हे होतं मस्त हेणार येणार होती ना
हा हा मसे आलाव आणि जेवण काय केलं मग येताना
नाही एक देताना मग एकादस होती मग फराळाला घेत घलं होत बरेच काय काय घेतलं होतं फराळाला ह ते सबुज चुडा वगैरे अस केळी चिप्स ते बटाट चिप्स बटाट्याच चिवड्याातून घेतलं तर आणि चहा घेतला मग ह्याच्या्यात आंघोळतून केली आणि दहा वाजता रेल्वे लाव क नाही
हम्म हम् आंघोळीचीन सोय हाय काय तिथं
दिला करायला
नदीला होय मग ती ओली कपडे तसेच आणायला लागले असतील
होय
हा हा
अ कपडे ओले कपडे तसेच आणायला नाही मग माणस राहत्यात नाही एक वस्ती टाकत्यातच वाळवून तेन आता आमच्या मिस्टर तेन जातात चार दिवस जातात पंढरपूरला
जातात होय हम् हम्
प्रत्येक वर्षात चार दिवस जात्यात हो नाही त्यांची चैत वारी आहे आईची कुठली हाय बा चैत्र आषाढ आषाढ वारीला गर्दी लय आसत्या दर्शन मिळत नाही
हम्म हम्म
ते कि ती जत्रा असते नाही थितली तवा यात्रा असत्या भरत्या. त्यामुळे तिथलं हे वीत नाही तेव्हा दर्शन मिळत नाही, आईंची आमच्या कार्तिक वारी.
हम्म चालत जात्यात का?
ते आई आमच्या दिंडीत न जात्यात चालत.
दिंडीत न होय.
पंधरा दिवस जात्यात पंधरा सोळा सतरा अठरा दिवस
हम्म हम्म.
नाही मिस्टर तेन नाही चालंत तिने गाडी असते, आमच्या इथली बऱ्याच जणांची ती वारी आहे ना चैतवारी गावात. त्यामुळ गाडी मोठा टेम्पो करत्यात. आणि टेम्पो न जातात हम् रात्रीचे जात्यात दहा वाजता ईथन.
हा, हा.
मग चार दिवस राहून येत्यात.
हं हं
ते बरं पडतेय चार दिवस निवांत असं सुट सुट्टी म्हणून पण,
पाहिजे ते तेवढं शरीराला. लय पण अस, हम! नाही री निवांतवाणी शरीराला पाहिजे बघा रिलॅक्स,
हा तर काय.
चांगलं नाही.
नाही नाही ती पण गोष्ट खरीच,
हम्म!
मग चार दिवस मग इडं तिकडं बघून बिघून सगळं तुम्ही गेलता पंढरपूरला?
नाही हो अजून बघायचं जायचं होतं.
तुमच्या इथून जवळ आहे आणि तुम्ही अजून गे गेला नाही.
अ जवळ आहे की तरीपण बघा, ह? कितीतरी किलोमीटर आहे. दीडशे का दोनशे किलोमीटर होते बहुतेक आमच्या
ओ नसेल.
हो लांब आहे, आमच्या इथनं.
तुमचं गाव कोणतं?
का
नाही नाही एवढं लांब नाहीय तुमच्यातून
लांब आहे हो ते सोलापूरचे तिकडे येते ना. पंढरपूर
अं शीत तो ना असेल असेल तेवढं असेल. तीनशे किलोमीटर वरती
हा हा मग इथून बरंच असेल तुमचा आणि आमच इथून शंभर किलोमीटर असेल की हा तेच कि मग लांब आहे. पंढरपूर हा हा हा मग आमच्या इथून पंढरपूर शंभरच्या वर तर जात.
व्हय तेवढं असेल.
हां मग हयांनीच म्हणल होत एकदा
हा
जवळ म्हणल होत. रेल्वेन अ आमच्या मामांचे मित्र मित्र मित्राची बायको मग आम्ही तयार झालतो. आ आत्ती आणि मी जायला खरं बाळ बारख. ते जाणी हाल नको नी राहिलं हा.
कोण आमची पोर कनी अअ एक वर्ष दोन वर्ष झालं आम्हाला जाऊन तरी
हा
थ दोनण आमच्याकडेठ्ह आम्ही फिर च
हा
हम्म हम्म.
पण कुठ तर असतोय म्हणायचं. ज त्यात कि मुलं आणि त्यांच्याकडेच होते आमच हम्म. अ रात त ते तर दोन अशे ओळख झालेली नुसतं
होती होय हां हां. तरी बरंच म्हण दादा एवढ्या लांब न गेलोय कुणावर डायरेक्ट आपण विश्वास ठेवू शक कत नाही.
मिस्टर आले सासरे होते तिथं.
होते होय हां हां.
हां ती दोघे होते असं रांगेत बसलेले टावेल हंतरुण मधी जागा देऊन तिथं झोपा म्हणून मुलांना असं घातलं होतं म्हणजे कसं बारा ते पाच एक वाज एक वाजता काही बंद हुतंय आणि पहाटेचं म तेवढ्या
दिलता. हा, हा. नाही-नाही कुठे पण जावा देवाच्या दारात गेल्यावर. देव तेच्यातच दिसतोय म्हणायचं.
हाय नाय. हॅलो. आवाज अडकायलाय ताई.
होय अडकालाय काय.
हम्म, हम्म.
ते वारं सुटल्यामुळ ओ.
सुटलय वय.
हम्म त्यांण.
तरी पण आता दुपारचं वार सुटलय की.
हम्म.